हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय का माझा?
हा याई यायक माझा आवाज येतोय तुला?
हा येतय येतय.
तु तुला अ तुला हिल स्टेशनबद्दल मी तुला थोडी माहिती सांगते मी तुला. आमच्या इथल्या हिल स्टेशनची.
हा हा. हिल स्टेशन म्हणजे नेमकं काय आहे तिथे?
म्हणजे असं दंडोबा दंडोबा म्हणून ऐकली असशील की तू?
हा दंडोबा हा देव हाय देव आहे बहुतेक. तिथं काहीतरी देवाचं हा मंदिर माहिती आहे.
हा मंदिर आहे तिथे दंडोबाचे. ‌ हे म्हणजे शंकर दंडोबा म्हणजे शंकर. असं उंच टेकड्यावर असं पूर्ण उंच टेकड्यावर मंदिर आहे तिथे.
हम्म.
हा मग मस्त आहे ते असं म्हणजे असं एकदम असं पावसाळ्यात तर एवढं मस्त वातावरण असतं तिथं. एकदम असं हिरवळ तेन असं म्हणजे असं रोडनी तेन आता आता रोड पहिल्यापेक्षा आता इथं आहे ना असं अ हे रोड झाल्यात हायवे म्हणजे हायवे असं म्हणजे पूर्ण डांब लोड झाल्यात. पहिला एवढे नव्हते आता कसं लोकांची वर्दळ तेन चालू आहे. म्हणजे असं भरपूर लोक येत्यात. लांब लांबचे लोक येत्यात ना, मग त्यामुळं अ डांबरी रोड केलाय पूर्ण. पाक अशी वर-वरपर्यंत गा-गाडी जाते. फोर व्हीलर, टू व्हीलर पाक मंदिरापर्यंत जाते आपली. हा मंदिरापर्यंत जाते आणि कसं आहे आता अकॅडमीची मुलं हा ओके. आता प्रॅक्टिस करतात ती भरतीची मुलं, अकॅडमीची मुलं असं प्रॅक्टिससाठी अ ट्रेकिंगला पण जातात.
हा.
ट्रॅक हां ट्रेकिंगला पण जात्याय मुलं तिथं. सकाळी पहाटे अं पाचला. चारला असं पहाटे पहाटे ट्रॅकिंगला पण जातात मुलं.
म्हणजे ते ट्रेकिंगच ट्रेकिंगला सुद्धा गेलं तरी चालतंय तिथं.
हा ट्रॅकिंग साठी तर मस्त आहे ते ठिकाण ट्रॅकिंग साठी फिरायसाठी म्हणजे वयस्कर लोक तेन असत्यात पहाटे म्हणजे असं नाही का असं वॉकिंगला जात वॉकिंग ला अस भरपूर अस. ं म्हणजे ते नंडोबाचं मंदिर भरपूर फायदेशीर आहे आणि जं आणि मस्त आहे. तिथं आता मंदिर आहे ना मध्ये डोंगरात आहे डोंगरात आहे. ओके आणि तिथं म असं. तर हे आहे शंकराची पिंड आहे मोठ्याशी आणि आणि आपण बाहेर मंदिरात गेलो आणि बाहेर आलं ना असं जरा आणि पुढं गेलं ना. तिथं पण असं म्हणजे असं. डोंगर फोडून त्याच्यामध्ये पिंड पिंड खावलेले आहेत. म्हणजे डोंगरातून असं डोंगरामध्ये
म्हणजे डोंगराच्या आत महादेवाच्या पिंडे गावलेले आहेत.
हा पिंडस दोन तीन ठिकाणी भरपूर ठिकाणी पिंड ावलेले आहेत तिथं. डोंगराचे असो आतमध्ये असो हां ते हा मग त्याच्यामुं आणि मग नंतर ना तिकडे वॉकिंगला पण आहे. परत आणि खाली असं दरी सारखं आहे म्हणजे असं तिथं मग तिथं पण तिथं असं.
हा म्हणजे पूर्ण नॅचरल ब्युटी निसर्गाचं पूर्ण सौंदर्य त्याच ठिकाणी बघायला मिळत.
हा एकाच ठिकाणी बघायला मिळते आणि बॅक साइडला ना गणपती सॉरी हे आहे ना. अ दंडोबाचं म्हणजे दंडोबाचं मंदिर आहे ना त्याच्या वर बॅक साइडला वरती ना. पूर्ण असं त्यांनी असं वॉकिंगला कसं नाही का असं फिरायला असं. फुटपाथ सारखं पूर्ण एवढं मस्त केले ना वरती वॉकिंग साठी ते एवढं मस्त आणि निसर्ग तर एवढा मस्त दिसतोय त्यातून म्हणजे असं खाली पण तेना असं साईड ला तेना अस एकदम मस्त आहे.
हां हां.
आणि तेच्या्या आणि खाली त्याच्या्या आणि वरती गेलो.
महादेवाचं मंदिर आहे काय तिथे
हा महादेवाच आहे.
हम्म.
आणि तेच्या बॅक हा मोड आहे भरपूर मोटा आणि त्या बॅक साइड म्हणजे बँकला अस वरती केलो ना आपण आणि त्याच्या आणि जरा खाली म्हणजे ते फुटपाथ सारखं केलंय ना त्यांनी वॉकिंग ला त्यांं भर पुरं मस्त केले आहे आणि त्याच्या आणि
हा.
ज्या आणि पलीकड म्हणजे त्या ज्या आणि खाली असं आणि तिथे एक मंदिर आहे. हा खाली छोट्या असतं नाही का चोर चोर पावला असतात ना तशी छोट पाऊला आहे तिथं आणि आत मध्ये असं भुयारा सारखं अस. भुयारसारखं तिथे एक मोठे पिंड आहे शंकराची
म्हणजे असं दोन ठिकाणी का ते पिंड
भरपूर ठिकाण आहे तिथं पिंड म्हणजे असं भरपूर ठिकाण पिंड आहे तिथं.
म्हणजे एकाच ठिका ती मंदिर आहे एका ठिकाणी पण महादेवाच्या पिंडा वेगवेगळ्या ठिकाणी
हा अ भेट काने आहे. एकाच ठिकाणी आहे मंदिर आहे ते एकाच ठिकाणी पण बाकीच सगळं अस. अ पिंड आहेत ना भरपूर ठिकाणी आहेत अशा मोठ मोठ्या अशा मोठ्याछोट्या त्या असं भरपूर ठिकाणी पिंड आहेत त्या
मग ते पूर्ण असं डोंगरात आहे.
हा पूर्ण डोंगरात येते असं पाणी पडते असं तिथं तर बॅक साईडला ना बॅक साडला तर त्या मंदिरातून पाणी पडतय अस डोंगरात पाणी पडते आणि तिथं पिंड येते हा तिथं पिंड येते हा. एवढं मस्त बघण्यासारखं आहे मस्त आहे सगळे भरपूर जण तिथं ट्रॅकिंगला ते. असे लांब लांबचेच नाही त्या तिथं म्हणजे ते बघायला मंदिर ते बघायला. आणि साईडच अस साईडच. म्हणजे जाताना तिनं असं बोर्ड लावल्या बाबा इथं कशाचा धोका आहे इथं कसला म्हणजे अ कुठल्या प्राण्यांचा धोका आहे त्यां सगळं असं बोर्ड ला.
हा म्हणजे जंगल टाईप अस. हे डोंगर वेगैरे आहे म्हणर जरा प्राणी वेगैरे वेगवेगळे असणार.
हां पूर्ण. पूर्ण असं जंगल टाईप आहे असं म्हणजे असं साईड न असं पूर्ण इकडं जंगल इकड जिंगल जंगल.
ते कस काय म्हणजे आपण गाडीने सुद्धा मंदिरापर्यंत जाऊ शकतो.
हा गाडी नाही हा फोर व्हीलर गाडी आणि ते ऍ अकॅडमीची मुलं सायकलवरून जातात नाहीतर खाली सायकल लावतात आणि ट्रेकिंग करत ती वरती जातात मुलं.
हा हा मग ते ते कुठे तुमच्या घरा गावापासून लांब आहे काय जवळ हाय.
हा थोड्याफार म्हणजे चांगले आहे ना चांगली मिरजेच्या फुडं आहे ते मिरजेच्या पुढं जरा हा म्हणजे आउट साईड ला येते एकदम आउट साईड ला येते.
हा मग ते पावस्याात वगैरे तिथे जाऊन चालणार नाही का चालते गेले.
नाही पावसाात तर मस्त आहे वं म्हणजे एवढं नेचर भारी दिसते पावसाळ्यात तर एकदम अशी हिरवळ. टन एकदम मस्त असं दिसत आहे.
तरी चलीकडून जिथून किती वेळ लागेल तिथे जायला.
इ चल करणजी तू मला वाटते एक तास तरी लागल.
एक तास.
मला आता एक दीड हा एक तास लागल हा होय. एक तास लागल विचलकरंजी टू दंडोबा.
डोंगरात. मंदिर.
हा मस्त आहे भरपूर मस्तचय आहे ते आणि आता श्रावणात त्याना त्या मंदिर. मध्ये एवढं भारी सजवतात ते शंकराची पिंड प्रत्येक असं म्हणजे फळानी. ड्राय फ्रूट्सनी असे सजवतात म्हणजे फुलानी ते असं एवढं भारी सजवत. तर त्यानी हा.
छान आहे कि मग.
जरी मोबाईलला सर्च केलं ना धंडोबाचं म्हणजे आजचं काय लोक. काय बाबा ह्याचा अ पिंडचा ते सगळं म्हणजे सर्च होते लगेच एवढं मस्त. तमस सजवत्यात. हा आता प्रत्येक सीझनमध्ये आता मँगो आ आंब्याचं झालं आंब्याचं. पूर्ण अस सजवत्यात प्रत्येक सीझन वारे काय असतं ना ते सगळं असं म्हणजे लोक देतात त्यांनी. असं पूर्ण मँगो असं आंबा पूर्ण साईडन अस वगैरे असतात ठेवा. हा हा ते सगळं ना प्रत्येक सीझन वारी काय काय असतें ना सगळं असं फुलानी आणि फळानी. ते सगळं असं सजवतात त्यानी ऐवढ मस्त वाटतय तिथं घर मस्त वाटतय तिथं. हा सगळं फळ ड्रायफ्रूट स्नेन सगळं काय सजवायचं. तर त्यांनी सगळं म्हणजे असं एकदम भारी सजवतात सगळं. कोणकोण देवाला पण असं देतात ना बाबा तुम्ही असं म्हणजे कुणा कुणाचं पूर्ण काय झालं असेल तर ते ते देवाला पण त्यांनी देतात ना. मग ते बाकी ची लोक येऊन पण असं करतात ती. म्हणजे आ असं हाय बाबा. तुम्ही सजवा मग आम्ही देतो फळं देतो फुलं देतो असं म्हणजे बाहेरचं लोकं कोण येतील ते. आपल्या आपल्या इच्छेन असं कोण करतय असं.
हम्म हम्म. मग ते असं म्हणजे श्रावणमध्येच काय कधी. नाही श्रावण मध्येच की इतर वेली पण गर्दी असते.
इतर वेळी पण गर्दी असते पण श्रावणात भरपूर गर्दी असते अशी लाईन लागते अ असं पाग. मंदिराच्या पाक असे एकदम एंड एंड ला गाड्यांची वर्दळ असत्या म्हणजे गाड्या तिथंपर्यंत खालीपर्यंत लावत्यात गाड्या एवढं असं म्हणजे गाड्या जाऊ शकत नाहीत पुढे एवढी गर्दी असते.
अ हा हा मुख दर्शन वगैरे असं काय असतं की नाही प्रत्येकाला देवाचं दर्शन भेटतं.
प्रत्येकाला देवाला दर्शन भेटते कसं आतमध्ये आहे ना ते असं म्हणजे असं डोंगरांच्या आतमध्ये असल्यामुळे प्रत्ये प्रत्येकाला दर्शन भेटतय ते असं लाईनन एक कसं जायचं प्रत्येकाला मुख दर्शन देण्याच काय नाही या विषय पण प्रत्येकाला दर्शन भेटतय मुख दर्शन म्हणल्यावर मग जे ब हा बाबा भरपूर गर्दी आहे आता नको जायला मग त्यांनी लांबून पाया पडून मग जातात एक एक जण पण अ असं समोरासमोर पण दर्शन होतय ते अस आहे थोडंफार लेट लागतय पण दर्शन होतंय ते आणि बॅक ला आणि
बर म ते अ म्हणजे असं गार्डन टाईप मध्ये असल्यासारखं ते
हा गार्डन टाईप मध्ये असल्यासारखं सगळं मस्त आहे पण तिथं.
हम्म हम्म चालते मग मी एकदा जाऊन व्हिजिट करूनी यायला पाहिजे हे पहिल्यांदा ऐकलं. काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं, काहीतरी वेगळं कळालं तुझ्या थ्रू.
अ हं हं आणि असे लहान मुलांचे ट्रिप ते पण अ
हा
काय म्हणलीस?
काय नाही लहान मुलांचे ट्रिपचे काय म्हणते
हा लहान मुलांच्या ट्रिप पण जातात तिथं म्हणजे नाही का असं दुसरी, तिसरी, पहिली, दुसरी, तिसरीच्या लहान मुलांना हा हा
त्यांना लांब कुठे न्यायचं म्हणून तिथंच ते
हा तीथंच ते नेहतात त्यांनी हम्म म्हणजे ट्रीपला ते मस्त आहे तिथं एकदम हे मस्त आहे तिथं मंग तू कधी तर तिथं व्हिजिट कर तिथं. मस्त आहे फॅमिली सोबत फ्रेंड सोबत ते मस्त आहे तिथं
एवढं छान सांग माहित नव्हत तू सांगितलंस तुझ्या थ्रू काही तरी इन्फॉर्मेशन नवीन चांगली मिळाली ते म्हणते मी काहीतरी कळालं की बाबा अशी पण ठिकाणं आहेत कुठेतरी.
हां.. मग भरपूर ठिकाण आहेत पण आपल्याला असं माहिती नसते ना बाबा कुठं कुठं? काय काय? आहेय असं माहिती नस ते त्यामुळं असं मस्त आहे पण हा आ हे मस्त आहे पण दंडोबाला मस्त आहे. ते असं श्रावणात तर भरपूर मस्त असते ते वातावरण ते मस्त असते श्रावणात तर भरपूर
हा हा आ
हा अ पहाटेपासून लाईन असतेय चार वाजल्यापासून श्रावणात तरी रात्री. पर्यंत लाईन असते तिथं मंदिरात. अ ओके बाय ह्म्म
आ..